हॅलो
हा बोल.
हा आणि
असिस्टंट ला जायचं कुठे जाऊ सांग. कोण हवय तुला असिस्टंटला कोण घेईल.
काय माहीत नाही तुला माहीत, हम उस फील्ड मे नही हे.
हम उस फील्ड मे है लेकीन क्या है.
दिस इज नॉट माय एक्सपर्टीज.
आय नो दिस इज नाॅट एक्सपर्टिज बट इन टुडे सिचुएशन आय डोंट हॅव सो मच टइम ट गो आउट ऑफ माय होम अँड फाइंड सम जॉब. फो मी.
हम्म,
सो आय जस्ट गो ईन द फ्लो.
तर माझं ऍडमिशन झालं की मला हे उड. झाल पाहिजे रे ब.
काय.
इंटर्नशिप्स.
येस यस यू हॅव टू फाइंड सम इंटर्नशिप्स फॉर यू सो दॅट यू कॅन अर्न युअर एक्स्ट्रा अर्निंग् पर मंथ.
अरे उसे पैसे नही मिलते कुछ वह सर्फ एक्सपिरयंस.
नाही एक्सपिरियन्ससाठी असते माहित आहे मला. तरी पण क नाही तू जर का विचारलीस का नाही इंटर्नशिप तुला पैसे मिळू शकतात.
करू शकता. आणि एक मी इंटर्नशिप माझी उमेद नाही आहे. सोड मी इंटर्नशिप एक दोन करणार. आणि त्यानंतर जे म आता जे मी आता प्रॅक्टिस करालोय त्याच्यान मला जॉब मिळतय मला रेफरन. ती लोक आईत. म तो जर. दुसरा. दुसऱ्या देशाचा जर जॉब. मिळाला तर विषयच नाही मग शनिवार रविवार नुसता करायला लागतील. तेवढं करायचं मग पैसाडी.
पैसाडी कार्यक्रम
शनिवार, रविवार काम खाय काम करायचं आणि बिर्याणी खायचं, मग त्याची
अरे-अरे-अरे बिरयाणी ह काय नवीन? हा मतल वो अलग ही तरका का नशा हे.
मला बिर्याणी आवडत्यारे लई.
हम् हम.
आणि मला करायला तर येत नाही.
करा येत ना तुला?
आणि क करायला आली तरी मी करणार कुठं?
हा पुण्या आता न, नऊ ते पाज काय दोन ते जॉब कत मग पैसे बर्याणी खा अरे हीज्या आईला हे काय? म्हणजे कोणाड लेवल गांजा अवडल ना. कडीपत्या त्यांन शेलन झालं. ह. वेळेत निवडून कडीपत्ता
मला जरी पैसे मिळाले नाहीत तरी, मी बिर्याणी खाणारच सोडं, मम्मी-पप्पा-पप्पा पैसे देतात, की मम्मी-प्पा हो.
आ बिर्याणीला लावू का?
अरे माझा भाऊ पण तेच करतोय, केशव त दर रविवारी बिर्याणी मागवतेय की.
बिर्याणी इमोशन, हो बिर्याणी मला बी लय आवडते प्रमाणाच्या बाहेर आवडते, बिर्याणी मला बिर्याणी इमोशन आहे माझ्यासाठी.
होय.
चिकन-मटन सगळे एकीकडें, चिकन-मटन म चांगल लागते आवडते. खर बिर्याणी इमोशन
नई. आमची मम्मी पण चांगली करते लई, मा्मी पण करतेच चांगली आणि बाहेरच मला घोर पडेच आवडायच बंद झाले, आता काय?
इथ नाही ये. मग बाहेर किती वाजता सांग तू. फ्री कधी आहेसं, कोल्हापूला वगैरे.
नाही मी काय, मी जात जात नाही कोल्हापूरला. मी एक तर जात नाही, त्यांच्या घरात राहायला लागते मला मला दुसरीकडे राहायला आवडत नाही.
हम्म, हम्. नाही राहायला आलोय सांगितले, फिरायला आलो सांगायचं.
फिरायला? मी फिरायला चाललं त माझ्यावर लय जण येतील रडून. का उपयोग नाई ते कोल्हापूरचं सोड तू.
विशेष नवं देव पॉसिबलच नाही आ रे. हा ह्या ज मग पॉसिबल नाही आय का ते?
व्हय
हम्-हम्-हम् मला वाटलं काय निवांत असेल तर मी कोल्हापुरात असते ना. कोल्हापुरात चालते कुठे वी फिरायला बघून देत. असा माझा त-तर्क आय की मला कोल्हापूरकडून बघत नाही, खरं तर चुकीचं आय ते बी मला माहित आय. ते काय करायचं सांग. इच्चरंजी तर काय फिरून चालन्ना नाई. फिरून इचरकंजी दिसून चालणार नाही मला. फीरायचं लई बोंबल्लं.
सोड काय उतनी.
काय होत नाही, कसं आय नइ, पुण्याला जाला पाहिजे. अन् तू पुण्याला गेलीस की नई, वी जातो म् पुण्याला तिकडं.
मी पुण्याला जातो तिथं, दिवीबाला फ्रेंड्स करतो. मग काय लागत नई कोण.
हम्म चांगलाय चांगलाय नाही तस माझ्या आहेत पुण्यात मित्र.
माझी पण आहेतच की.
काय विषय नाही सेटिंग हाय सगळीकड फुल्ल जाम, येऊन दररोज येतोय मी तिकड काय विषय नाही. लाटच आहे आपल्याकड ही बोंबलत फिरायचं आहे ना असा विषय आहे. तू असलीस की तुला घेऊन फिरायचं कधीतरी तेवढंच चेंज म्हणून
मी तिथं जाऊन मला काय काय करायचंय तेे ठरवले मी.
काय काय?
काय काय करणार बघूया. पहिला ट्रस्टेबल फ्रेंडस व्हायला पाहिजेत मग मी करू शकते मला काय करायचंय ते.
फस्टेबल फ्रेंडस. चांगला आहे तर पुतीन पुन्हा पुन्हा कराल्यास तू?
हम.
पुण्यात ट्रस्टेबल फ्रेंडस सुरू करल्यास.
अ एवढ काय विषय ओ त्यात
चालतय चालतय, जा जा, एक्सपिरियन्स घे आणि सांग मला. ट्रस्टेबल फ्रेंडस सगळे पुण्यातले.
सोडलय मी. विचार करायच नसते.
मी तर सगळ मी मूळ पुण्यातला. माझा काय संबंध अ
म्हणजे दोन वर्ष आहेत नुसत दोन वर्ष असं संपतात. त्यानंतर काय माहित? कुठे आहे मग?
त्यानंतर डायरेक्ट लग्न व्हॅनि.
हड.
हे हे हे.
तिथं नाहीतर मग बंगलोर. नाही तर हैदराबाद.
हैदराबादला काय आवडते कुणास ठाऊक?
अरे हैदराबादला आवडत नाही रे तू बस गप. तुला विषय माहीत नाही आहे काय.
बॅंगलोर तिथं विषय मी आहे तिथे जॉब्स आहेत आता.
बॅंगलूरला हा.
बंगलोर आणि हैदराबाद मग एक व एक सहा महिन्याच्या वर्षान शिफ्ट करायचं पुण्याला.
हम्म पैसा विषय हो क्वालिटी.
और फिर
बिर्याणी खायचं.
दुसऱ्या दिवशी. जाणे का.
असं आहे म्हटलं बिर्याणी काय द्या काय.
बिर्याणी त खात रहने का उसका क्या.
बघा मगा हिल्ले भारी वाटले म्हणजे आ टॉपच असल मला आयल्ला म्हटलं अस म्हटलं आता गार पैशे मा नंतर बिर्याणी खायली अरे जायला. बोललीे हे काय नशा आहे नवीन? म्हणजे एक्सपेक्टेडच नव्हतं ना मला ते. आई ग का आमच बी ते बांधकाम झाल्याशिवाय तिथन पुुढं मात देणार नाही आई. त्या महिनाभर तुमचं तुम्ही पाळा म्हणून सांगितलंय. नॉनव्हेज
व्हय
होय अरे ती दोघं खातच नाहीत ना चाळीस दिवस. खायचं नसतय. चास चाळीस दिस दिवसात मी चार वेळा बाहेर गेलो नाही जेवन
वां
मला ते डोस चुकला नाही वाटते नॉनव्हेज मिळाला नाही की
सोमात रुद्राक्ष घालायच मनाला एक दहावी झाल्यावर
कशा आला त्याला काय होनगा उचापत्या करायला लागलं ते कोणास ठाऊक.
तो आनंदच्या पाठीमागे. आमच्या तेन पण घातलेला म्हणून ये पण घालतोय
शरतला काढला नसते माहित्यान
काढलं चालतय ये की
तस चालतंय खरं शक्यतो काढू नये घातला की पूर्ण पाळायाचा.
तो एक टाइम लिमिट असतोय काहीत असते बाबा. काय तर करत ति म त्यानंतर घालतात एक दोन वर्षाचा टाइम लिमिट काय तर. मग काढायचं तो पीक ज्या वेळेला करिअरचा असते तुमचं. महत्वाचं त्यावेेळेला घालायचं असते. मग त्या दुसऱ्याने पण घातलेला बारावीच्या वेळेला.
म्हणजे पीक करियर आहे होय काय त्याच्या आयला कधी घालायचेस तुम्हाला माहित नाही पीक म्हणे.
हा पीकच होतं कारण की त्याला त्रास होत होत तवा लई
कसला?
सगळ्याबद्दल चा.
एवढा करून ठेवला त्यानं.
मेंटली त्रास होत होता डिप्रे डिप्रेस्ड होता त्यो
अरे डिप्रेशन डिप्रेशन तर, लई मोठी गोष्ट आहे.
त्यावेेळेलाच ते न अ जिमला जाल सुरू केला.
हम्म डिप्रेशन मध्ये अ गेले की लोक जिमला जाया चालू करतात. खरं माझा विषय आये मी डिप्रेशन न भायर आल्यानंतर जे जिम जॉईन केलतो.
का उपयोग नाही तुझा.
एय तरी पण झाली की बॉ बॉडी झाली की, जे काराच ते झाल की, पोस्ट पडली झालय की बास झालय की. इंस्टाग्रामला पोस्ट पडली घसघशीत बास झालं. आता परत थोडसाण लावायचं जिमला. हम्म.
थोड्या दिवसांन काय असते एक तर एक
अरे एकतरी करायचं म्हणणं आहे मला, पण आता स काम हाईत नाहीत हे, जे वास्तूची त ते झाल्याशिवाय तर काय करणार नाही ना मी.
एक ता एक तास करू शक नाहिस तूं?
कोण सकाळी लवकर उठणार?
काय उपयोग नाही तुझा जा.
तरी पण ग उठलो की, एक महिना उठलो की मग.
एक महिना झालं म्हणल्यावर झालं.
झालं नाही नाही कन्सिस्टन्सी आहे आपल्या कड चांगली कन्सि खरं तर असं हू दे म्हणलं एवढं सग बांधकाम बिधकाम यातन वेळ मिळाला झाला आता. एवढं क्लिअर झालं आ तिकडे राहायला गे की विषयच गेले. जस ग. नंडतर काय विषय नाही, मग म निवांत. म इथनं बग कॉलेज पण चालू होते मग, कॉलेजच टाइमिंग बघायचं कोय तिकडे कोल्हापूरात इंटर्नशिप बघायची. इंटर्नशिप बघून म नंतर न रात्री यायचं रोज निवांत. म लईच जरका हे वाट लागलं तर म्हजे तच राहा म्हंजे कोल्हापुरात रूम घेणार लगेच.
हम्म.
रोज म सकाळी लवकर उठून कॉलेज करायचा. कॉलेज झाले कि इंटर्नशिप, इंटर्नशिप झाली की, रात्री जिम जिम नंतर झोपायच.
चांगली गोष्ट आहे.
हम्म. नंतर रो रोज सकाळी दोन टाईम जिम लावायची. सकाळी एकदा जाऊन यायचं पाच ते सहा सात पर्यंत. सात ते आठा वरून आठ ते दहा कॉलेज. आठ ते दहा हे डिप्लोमा, अकरा ते अ तीन कॉ दहा ते तीन चार कॉलेज. तीन साडेतीन ला सुटलं की चार पर्यंत निवांत चार ते आठ ऑफिस. आठ ते नऊ परत घरला आलं तर नऊ परत नऊ आठ ते नऊ जिम, नऊ ते दहा जेवण खाण असलंस की दहा झोपून टाकायचं डिप्लोमा नाही करायला पाहिजे ना ह्यावेळला मला आईला अवघड आहे ऍक्सट्रनला टाकू
काय करायला पाहिजे?
टॅक्सेशनला दाखव काय डिप्लोमाला टॅक्सेशन लेबर आणि कॉमप सीएसईी म्हणजे कॉम्प्युटर सायन्स
डी डिप्लोमा का करणार आहेस तू बर
हा..
त्याला डिप्लोमानी असतय?
हा स्पेशलायेशन छोट होते ना डिप्लोमाची छोटी डिग्री मिळत्या म डिप्लोमा टॅक्स मध्ये एक आहे सायबर क्राईम मध्ये एक आहे, आणि लेबर मध्ये देखाय म्हणजे तू सांग कशात करू?
हम्म खा
आ..